हॅलो
हॅलो
हां बोला बोला
बोला बोला कायं कामं चालूं आहे आमचे कामं करां लागते आम्हांले
हां मी तुम्हांला कांहीं प्रश्न विचारतो तुम्हीं त्यांची उत्तरं देसांल
हांव चालते
बरं बरं महाराष्ट्रांची राजधानी कोणती आहे आणि कुंठे आहे हॅलो हॅलो महाराष्ट्रांची राजधानी कोणती आहे
का
आं
मुंबई
हां बरोबर बरोबर
हां
अं आपलां जो भारतांचा तिरंगा आहे नां
हम्मं
त्यांमध्ये किती रंग आहेतं
तीनं
तीनं नाहीं मी तुमच्यां माहितीसांठी सांगतो त्यांमध्ये चार रंग आहेतं एक एक वरचां केसरी एक पांढरा आणि खांली हिरवा आणि मधांत जे निळ्यां कलरच चक्रं आहे नां असे पूर्ण धरूंन ते चार कलर आहेतं चार रंग आहेतं